हा बोला.
हा बोला काय करायला लागल्या?
काय नाही शिवण काम पिशव्या शिवाल्या. तुम्ही?
हा पिशव्या घेतय आहे शिवायला काही नाही चाललंय आवरायचं तेच आता आवरलं
हा हा घरीच असताय, तुम्ही का करताये?
होय मी घरीच असते.
हम्म, मुलेला लहाण आहेत का अजून?
मुलं लहान आहेत त्यामुळे होय.
बर.
हा तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये.
ते तसच येतेय आवाज कटकट येतेय. ते चालूच ठेवा कट कर नका आवाज नाही आला तरी
हा हा नाही.
आणि काय आवरल सगळ?
होय आवडलं बघा. आवडलं तेच मुलगा झोपवला आता तू हा
लान आहे.
तो झोपल्याशिवाय काय आवडता येत नाही ना हा लहान आहे अजून दीड वर्षाचा आहे ना‌ त्याला झोपवला हा दुसरा एक मोठा आहे तो एक आजारी आहे.
अ काय झालंय?
ते दोघं पण घरीच होते त्याला ते उलटी वगैरे होत होती जास्त
हम्म हम.
क औषध त्याला
ते आता हे वातावरण आवडलेलं.
हा तुम्हाला मुलं
हा तीन मुले आहेत. शाला शालागणे हो आणि काही नाही मान
हा नाही काही नाही बघा निवांत.
काय वेगळ काम काही नाही करणार.
नाही काही नाही घरीच असते लहान आहे मुलगा ना त्यामुळे होय.
ह.
सासूबाई जातात कामावर सासूबाई जातात कामावर
हो चा कुठलं गाव
हा आ
गाव कुठल्या म्हणला तुमच हम्
हा
ह झाल.
ह न कायम.
काय नाही मग नवीनच केलंय का? आता पहिल्यांदाच पचला ना.
होय होय होय होय
तुम्ही किती पाहिली? बहिन.
आम्ही दोघी जणी दोघी जण आहे दोघी जणी आहे.
त्यांचं लग्न झालं.
ह त पिशवा होय झालंय तिचं पण लग्न झालं.
हा.
पिशव्या काय शिवायला? भेजा घेताय काय आपल्या अ
तुसं सगळं हेच काम घरी बसून काय? करायचं.
हा हा. कशा देतात त्या?
ते ऐंशी रुपये शेकडा.
हा शंभर शेवल्यावर ऐंशी रुपये मिळतात.
होय परवडत नाहीत ख घरी बसून मुलीं शाळा सोडणे आणणे चालू असते. म बाहेर कामाला गेणे की त्यांच हाल होत. हो म
होय. मुलींच हाल होते, ना.
होय.
मग, हे अ, पिशव्या कसं म्हणजे असं, किती वेळ लागतोय शिवायला?
नाही ते काय नाही असं. मी आज आणलं की, एक दिवस आड देतोय न. परवादिवशी द्यायचे. दोनशे-अडीचशे देतात. ते एक. ते एक जण भरपूर शिवत्यात सोडा. आम्हाला कामातनं होत नाहीत.
नाहीत होत. थोड्याच घेऊन येते. तेवढ्याच शिवायच्या. आणि द्यायच्या.
हा, हा, हा. मुलगा उठला बघा. काय खरं नाही. मला तर फोनवर पण बोलायला, व्यवस्थित नाही मिळत. ऊटला झोपवल्याला त्याला. फक् धूनच धुतलेय
हम. सच घ्या. लहान मुलं असल्यावर, असच होत असतय. ते काय करून देत नाही. त्यात तब्येत त्यान बिघडली की, आणि जरा त्यातच वेळ जातय.
होय. तेच त्या तेच व्हायला लागलय आणि मी अ. तेच आता आवरत पण नाही, लवकर. मुलांच्या हेन.
होय.
तेच धनूचा, कॉल आलेला मगाशी.
हा त्यांनीच दिलते मला, नंबर.
होय. हा.
नंबर आणि लावल्या.
हा, हा. हा. काय नाही बघा.
आवरलं सगळं, जेवण.
होय, जेवण वगैरे आवरलं. जेवण आवरलं झाले सगळे काम आवरली. फरशी तेवढी राहिल्या. आता थोड्या वेळानं, वगैरे पुसायची. तुमच, आवरलं सगळं. होय, होय.
आमचं पण आवरलंय सगळं. आवरून, त्यांना सोडून आले शाळेत.
हा, हा.
ह. आवरलंय.
हा, हा, हा, हा. शाळेला सोडायला जाय लागतय मुलींना.
होय. जरा थोड. लय पण लांब नाही. त्या म्हणताना सोडायला, आणायला
कितविलायत?
एकटी तिसरीला, एकटी चौतीलाय. मग एकटी माहेरात असत्या. थोरली.
हा, हा, हा.
हम्, तिकडेच आहे ती.
हा, हा, हा. तिघीनवर कि, ऑपरेशन केला?
होय, केला की.
हा, हा, हा.
म आणि काय तुम्ही सगळं बरं आहेता.
होय होय सगळे आहे बरे.
ह् मुलगीला दवार कोणाला निस त्यांण
मुलग्याला आणलंय दवाखान्यात नेऊन आता दोन दिवस झालं घरी ेतो शाळेला जायला नाहीय दोन दिवस झालं घरीच आहे आणलंय त्याला तो आता चौथीला एकटा मोठा आहे तो चौथीला आहे आणि आता लहान आहे तो दीड वर्षाचा आहे.
हम् कुठे गावात असतय का या शेतात.
मी नाही गावातच
ह का.
वगैरे नाही आमचं
होय शहर आहे काय नागाव
होय ते सिटीऊ स सिटीजवळच आहे शिरोली जवळच आहे. असं पण पूर्ण काही खेड वगैरे नाही आहेव
हम् हम्. या ज आला तर या तिथंच आहे आम्ही त्याच्या घर पुढे
हा हा मी आलेले परवा तिकड परवा म्हणजे झाला. ता महिना होऊन गेला आलेले तिकडं ते मला ह्याला जायचं होतं ना. आपलं लोहे ज्वेलर्सला जायचं होतं अ म्हणून धनुकड आलेले मी
हो म्हणाल त्या सोडा बहीण आलत मग तुम्हीच म्हण काय माहित नाही मला ते काय घेणार आहेत म्हणताना आ मण मी सांग
हो आलेलो खरं मग नंतर ना आणि आलो इकडं. ह वेळ झालेला सासरे पण घरात होते म्हण वेळ झालेला म्हण मा आलो त्यांना जेवायला द्यायचं होतं.
हो.
मण नाले मग
सासूबाई कामा जात
होय सासूबाई कामावर जातात सासरे का आजारीच होते. ते आता ते एक्सपायर झाले आता दोन महिने झाले.
होय बारले का?
होय वारलेवर हा. तेच आता आजारीच होते आता पाच वर्ष झालं झोपूनच होते.
होय.
हम्म
लत भवाण का शवंत
निवांतय बघा तु. पाऊस वगैरे आहे थोडा थोडा आहे थोडा थांबून थांबून आहे आता तरी थांबलाय.
इकड पण तग सकाळपासून होता. आता थोडा जरा गेलं.
हा हा हा ह.
उठला.
होय उठला तो उठला तो बारका आता घेऊन तरी आता शांत तरी बसलाय नाही तर उठल्याून दंगाच असते रडायच चालू. फोनवरर बोलू देत नाही काही नाही चालूच असते रडणं.
होय त्यांचचऐकायचं.
होय. ऐकत नाही टीव्ही मोठ्या ना हा टीव्ही बघायला मोठा की त्याला तेच कार्टून लाग लावायला तो अजून दीड वर्षाचाच आहे. तरी त्याला सगळं समजतेय तो दंगा करतोय तो टीव्ही लावून बसला की.
आताना मुलं आताच्या मुलांना काय सांगण्या हे नाही सोडा सगळं समजतय.
लक्ष द्यायला लागतंय तोंडात वगैरे काहीतरी घालतोय. बारका त्याच्यावर लक्ष द्याय लागते. होय. घरातलं आवरत आवरत त्याला लक्ष द्यायचं चालूच असतय.
एकटच आहेसा होय जाऊबाई तेन कोण नाही?
होय.
हम्म.
हा आणि काय मग? आणि काय शिवताय काय पिशव्या वगैरे काय आणि त्याच्या
नाही पिशव्या- पिशव्या तेवढ्याच.
हा हा आणि ब्लाउज वगैरे काही नाही काय?
नाही नाही ब्लाऊज तेन काय नाही ते दोन्ही म्हणलं हे बसत नाही याचा दोरा वेगळा असतोय.
होय.
मग ते ब्लाऊजचा वेगळा मग काड घाल करत ते व्यवस्थित टिपा बसत नाही.
हा हा हा हा.
त्यांना ते काय नाही एकच हे करते.
हा हा हा हा.
हमं.
ह बोल.
बघूया माझा कॉल लागला तर लावते नंतर.
हा हा चालेल चालेल.
अ का लागना झालंय मग बघाय चाल.
हा हा चालेल कि हॅलो!
हा ठेवा.
हा एक दोन मिनटं थांबा आणि मग थोड्या वेळन मग लावा तुम्ही असं करा हा. आणि थांबा एक थोडा वेळ अजून आहे. थोडा वेळ थांबा हा. चालू असू दे थोडा वेळ आणि मग करा मग. असं करा हा आता काय पिशव्या शिवाय लागल्या.
होय पिशव्याच की लाईट गेली ना. तर लाईट गेली की बंद मोटरवर आहे ना.
हा हा हा हा.
मोटरवर ते लाईट असलं तर शिवायचं नाही तर नाही.
किती वेळ लाईट जात्या?
नाही नाही येतय तसं काही नाही आ शुक्रवारा नाही आज. शुक्र होय शुक्रवार, सोमवार
हा हा.
घालवत्यात जास्त काय नाही आता पाऊस एक नाहीे
हां.
त्यामुळ लायटीचा प्रॉब्लेम
हम्म. आमच्या इकड सोमवारची असते जास्त करून लाईट जात्या. चालेल करा तुम्ही एक दहा मिनिटान परत. होय नदी आहे. एक दहा मिनिटांन करा तुम्ही कॉल मी ठेवते हा.
हा चागतय.
हा चाले--मला फोन करा आधी हा.
बरं बरं.